आवाज येतोय?
हॅलो. आवाज येतोय?
येतोय. माझा येतोय?
हा येतोय. बोल की.
काय चाललंय?
क्लिअर आवाज आहे आज. रेंज आहे बहुतेक.
हम्म. नेटवर्क नेटवर्क. होय आहे की आहे. येतोय ना आवाज?
होय येतय अगं. पाऊस किती झालाय बघितलंस ना.
अगं सकाळपसून किती पडा लागलाय आणि तुला मी सांगितलेलं बघ मी ऑफसला जाताना छत्री घेऊन गेल पाऊस येत नाही.
होय. ऑफिस ला जाताना नऊ वाज दहा वाजता पाऊस खूप असतोय. आणि येताना एक असतोय. दुपारी काय लई इतका नसतोय पण होता बाई इकड दुपारी पण.
दुपारी होता मा म्हणजे आमच्या इकडे पण. पण संध्याकाळी सकाळी मगाशी पण झाला चार ते पाचच्या दरम्यान, मग आता सहा वाजता जेव्हा मी येत होते बघ त्या वेळी काय नव्हता एवढा. पण सगळं असं हिरवळ हिरवळ हिरवळ झालय. छान वाटायला लागलय मस्तपैकी असं.
होय. हिरवं हिरवं झालंय. मला पण भारी वाटालय. खर पावसाचं काय सांगतीस. पाऊस पाहिजेचं सोड.
पाऊस पाहिजे ग.
पाहिजे तसा पाऊस झाला नाही.
हो. आणि हा यावेळी पाऊस खूप वेळान पण चालू झालाय. गेल्या
आपण स्कूल ला असायचो त्यावेळेस किती असायचा बाई पाऊस.
हा. आपण शाळेला जाणार. आपण ज्यावेळी आपली शाळा चालू होत होती, त्यावेळीस पाऊस. आपण पावसात जाणार आणि भिजत जायचं. भिजत यायचं. जर शाळेत असलो तर मग आपली आई किंवा आपले बाबा आपल्यासाठी रेण कोठ नाहीतर छत्री घेऊन येणार. काय ते बालपणीचे दिवस हं काय वेगळेच जास्त पाऊस पडत असेल तर मग शाळेला जायचं नाही चुकवायचं ड्रेस आपण मग शाळेत. करण सांगणार. कि बाबा ड्रेस ध्यान झाला होता म्हणून आज आम्ही रंगीत घातलोय पडलो ती ''--'' लात म्हणून आज आम्ही रंगीत घातलोय. नाही ते दिवस आठवलं की वाटते ते बाल पण परत यावं.
होय आठवली की वाटते परत या वाटते जरा जोरात बोल काय.
हा हा, येत नाहीय काय आवाज.
हा आत्ता क्लिअर येतय एकदमच बारीक एकदमच बारीक होतय ग.
हा हा हा, ते हळू बोलल्यावर ते टोन जात''--''
हा मग आज काय काय सर्च केलीच दिवस कसा गेला तुझा. काय आज विशेष काय काय कामावरती काय विशेष किंवा काय.
विशेष असं. अ नवीन असं काय नाही सोड जे दैनंद म्हणजे. अ रोजचं जे होतं तेच रुटीन जायचं कंझ्युमरांचं सगळं रेजिस्ट्रेशन डिस्पॅचिंग. सगळं मटेरियल हे ते.
ह
सगळं तेच होतं बघा. आपला विषय झालेला ना की काहीतरी आपण सर्च करायच नवी मग तेच म''--'' ते तू एकदा बोललेलीस बालाजी मंदिर बद्दल मग ते बघत होते पण म. ते बघताना ना अचानक सर आले मग ते माझं बघायचंच राहिलं मग म्हंटलं तुलाच विचारावं त्याबद्दल काय.
अगं मला पण इतकं असं काय माहित नाही म्हणजे हा ओरिजिनल स्टोरी असं काय माहित नाही. पण मी पण असा व्हिडिओ बघताना मला एक व्हिडिओ सापडलेला त्याच्यामध्ये काय होतं. म्हणजे मला पण असं. वाटायचं ग की असं का म्हणतात की बालाजीला गेल्यानंतर महालक्ष्मीला यायलाच लागते किंवा. कोल्हापूरच्या अंबाबाईला ज गे गेल्याशिवाय म्हणजे आ पू''--'' पूर्णावती यात्रा राहते असं काय असं विशेष हाय. अनेक मधी आ. युट्यूबला बघितलेलं मी की नवरात्री मधे बघ. अ महालक्ष्मीला बालाजी कंड बालाजीकडून मानाचा शालू येतोय. आणि ही खूप वर्षापासून परंपरा आहे.
हे काय माहित नव्हतं ग मला.
हा,
आणि आमाला त्यानंतरनच मी व्हिडिओ बघितला ग एक मग त्यात मला आता इतकं व आठवत नाही. तरी मला जेवढं आठवते तेवढं मी सांगते त्या व्हिडिओमध्ये काय होतं. की आत म्हणजे ती महालक्ष्मीबाबा हे क नाही ते. बालाजीचे अ हे हाय. पत्नी हाय.
पत्नी होय.
आ ती रुसून आलेली आहे मग त्यांच्या आईकडं असं काहीतरी आहे. आपलं बालाजीला ती. इकडून गेल्याशिवाय इकडे येत नाही आन अ हे म्हणते ना आपण बालाजीला गेल्यावर. केस हे करून येतात बघ दान करून येत्यात. बालाजीवर खूप कर्ज आहे म्हण
ह
ते त्या देवावर त्यांनी सगळ्या देवांकडून अ त्या त्यांच्या लग्नासाठी हे घेतलेलं कर्ज घेतलेलं आणि ते कर्ज बाजरी आहेत. हा असं काहीतरी स्टोरी आहे पण ह्यात किती खराय किती खोटाय इतकं काय मला माहित नाही पण तो शालू येते पानाचा ते मला माहितेय फ
हा ते शालूचं काय तू बोललीस ते मला काय माहीत नव्हतं
ते दरवेळेस नवरात्री शालू येतोय तिकडून.
हा हा हा येत असेल सोड म्हणजे ते मी पण नवरात्रीच्या वेळी महाल मीला वगैरे जातो तिथं नारायणी नारायणी अस भरपूर अगं तुला पटणार नाही गेल्या वर्षी ज्यावेळी दुर् म्हणजे नवरात्री होती ना त्यावेळी मी तीन तास लाईन मध्ये थांबलेले रईवार
तू आज जायला आम्ही आम्ही गेलेलो काय पण आम्ही मुकदर्शन घेतलो आणि आलो.
नाही मला मुकदर्शन नाही मला लाईनच जायचं हुत आणि आम्ही त्या लाईन मधून गेलो काय तीन तास थांबून थाबून हुबारून फिरून आणि देवाजवळ देवाजवळ गेल्यावर आम्हाला दहा सेकंड पण उभा करू दिली नाही चला पुढे चला पुढे
हा आणि सेम तसं बालाजीला गेल्यानंतर पण तसच होतंय आपण इतके म्हणजे जातोय ना नाही नाही मी कधी गेलो नाही पण माझी मैत्रिणी तेन सांगतात गं. की तू हितचं म्हणतास की दहा सेकंड पण उभा करू देत नाहीत लाईन मध्ये पाया ताना आणि मग तू बालाजीला गेलीस तर
केल्यास काय, तिथल्या महालक्ष्मीचा प्रसाद घेतल्यास काय?
नाही ग कधी नाही घेतला मी.
अगं घे काय कधी गेलीस ना तिथं कूपन मिळतय आणि तिथं प्रसाद कुठाय तिथं विचारलीस ना ते म म्हादबा रोड हाय कनी तिकडे आहे बघ त्यांचं अन्नछत्र आणि तिथं लाइ न जेवायला बसवत्यात काय इतकी साफ-सफाई, स्वच्छता आहे आणि अग आपण घरी कसं जेवतोय कनी आईच्या घरात तसं वाटत अग की बाबा पण लई भारी वाटतय तिथं काय फीलच वेगळं होतय आणि त्यांच बसण्याची म्हण म पद्धत आणि वाढण्या ची किंवा अस एकदम टापटीप आणि तुला अस लई पण अस आपण एक एक वेळेस थांबतोय की प्रसादाला खूप वेळ तस नाही तथ गेलीस कनी लगेच भेटतय लगेच उडायच लगे दुसरी पंगत बसत्या आणि मसाले भात असतोय, अ ताक दूध दूध हुत वाटत दूध आणि खीर गव्हाची खीर असत्या आणि बटाट्याची भाजी, आमटी खरं मस्त जेवण असतय गरम गरम अगं
हा म्हणजे मी गेल्यावर कधी घेतल नाही ते कूपन वगैरे मिळते ते मला माहित होतं सोड तिथे गेले
कधी गेलीस ना खरंच एकदा आवर्जून ट्राय कर आपण गेला आता आपण कुठं पण गेलो की बाहेरच पदार्थ खातोयच की गं वाडापाव खा कुठ कॅफेमध्ये जा कुठं पण गेलो तर आपण बाहेरच खातोयच पण अशा ठिकाणी गेलीस ना म्हा प्रसाद म्हा प्रसादाची टेस्ट काय वेगळीच असते आगं
होय आग आणि त्यामध्ये तर त्यांनी कांदा वगैरे लसुण वापरत नाही तरी पण त्याची टेस्ट किती छान असते.
शांतपणे ते घेतो.
हम आणि थोडस जरी घेतलीस ना की मन तृपत होतय आणि पोट पण भरतेय अगं समाधान मिळते एक आणि घरात तू किती पण खा ते आपल्याला चव पण लागत नाही आणि हा आणि काय एवढं हे पण वाटत नाही
तस जमत पण आहे तिथं तस आहे आणि ग थंड पाणी प्यायला वाटी तेवढंच भार आहे ग आणि तू असं पण नाही की एकदाच खायचं एकदाच वाढल्या असं नाही. खायचं तुम्हाला किती पाहिजे तेवढं वाढायला त्यांनी येतातच लगेचं पण अन्न वाया घालवायचं नाही तिथं
होय नाही अन्न कुठेच वाया घालवायचं नाही सोडा
हा आणि वाडीमध्ये कसं आहे एकदाच जेवायला बसायचं. एकदाच मागायचं त्याच्यावर माग हे करत नाही देत नाहीत त्यांनी नाही बाई कुठं?
अगं वाडीमध्ये स्वामी समर्थांच्या तिथं पण देतात आणि इकडं जे आहे ना
तिथं हा तिथं देतात तिथं मी एकदाच महाप्रसाद घेतलाय. पण आपल्या दत्त मंदिरात तिथे वर आहे बघ अन्नछत्र जिथं वांग्याची भाजी मसा सांजा तेन भेटतोय.
हा
तिथं एकदाच देतात देत नाहीत परत.
मी एक मी का तिथं भरपूर वेळा काय घेतलेला नाहीय आहे सोड महाप्रसाद मी गेली की ते केंद्र
भात त्यांनी वाढतात सोड पण आता तुला आणि पाहिजे असला. नाही लाईन म उभ राहायच परत ताट हे करून परत का ना उभा राहायचं म आपल्याला वाटतेच की आपण आता एकदाच जेवलोया आणि बाहेर एवढी मोठी रांग लागल्या त्यांनी पण तकाळ्यात महाप्रसाद त्यांना पण मिळवू द्या असं वाटत. तेच किंवा आपण जात नाही.
हा बरोबर बरोबर मी काय अ
जे जेवलात आणि ज्यांना परत पाहिजे त्यांच्यासाठी एक वेगळी रांग पाहिजे म्हणजे तुम्ही एक वेगळं हे पाहिजे तुम् आता हा तसं आहे ना हा तिकडे तसं आहे वाटतं बघ
हा आपण गेलो ना की आपल्याला लगेज म्हणजे आणखीन हवं असेल ना इकडच्या लाईनीतनं जायचं आणि ते लगेज देतात आपण
तिथं मठात चपाती भाजी भेटत ना?
नाही नाही. अ भात आमटी शिरा आणि भाजी किंवा लोणचं वगैरे असं असतंय तिथं
हा इथे पण तसच असते छान महाप्रसाद कुठे पण गेलेस तर छान असतो. त सोड पण आजपर्यंत गेलेल्या मंदिरांपैकी मला नाही तर महालक्ष्मीच एक भारी वाटलं अरेंजमेंट आणि महाप्रसाद बाळू मामा इथं पण चांगल नुसतंच भात आमटी असत काय भात आमटी आणि भाजी काहीतरी खरं एवढं टेस्टी लागते एवढं टेस्टी लागतय नॉर्मलच भात नॉर्मलच आमटी काय वेगळीच चवी असते बाई त्याला खरं
ते आदमापुरचे नपुुरष बाळूमामा का?
आदमापुरचे की
हा हा हां मी तिथे जाऊन आलो खरं प्रस्ताद काय घेतला नाही.
ह घ्यायचं कुठ बघ तुला सांग का कुठं पण गेलीस कुठल्या पण मंदिरात गेलीस. तर प्रसाद घेतल्याशिवाय यायचच नाही. घ्यायचं प्रसाद घ्यायच. प्रसाद घ हा मग तुझं पूर्ण दर्शन घेतल्यासारखं आहे.
अरे होय की बरोबर आहे. पण आम्ही तीन वाजता गेलो होतो ग तिथं. मग ते सगळं बंद झालं होतं ना?
आणि त्यांचं कसंय माहितीय काय तुला? अ दिवस किती तीन तीन साडेतीन पर्यंत प्रसाद चालू असतोय काय? आणि मग बंद होतय. आणि त्यांनी आठ ला म्हणजे जे वायच्या टायमिंगला चालू करतात संध्याकाळचा पण प्रसाद असतोय. आठ ते दहा - अकरा पर्यंत असतोय. आणि तेथ कसं आता उपवास असला तर खिचडी करत्यात उपवास कुणा -कुणाचाही की नाही त्यांना खिचडी केळी असं अ रव्याच ते क सॉरी ते राजगिऱ्याच लाडू तेन आणि आपला आता उपवास नाही कुणाचा? तर समज माझा उपवास आहे आणि तुझा नाही आणि आपण दोघी गेलोय तर मला खिचडी तेन मिळणार हा बाबा सांगायचं माझा उपवास आहे म्हणून आणि तुझं उपवास नसला तर तुला भात आमटी काय रेग्युलर असेल ते.
हम बरं बर तू सांगितल्यास तसं मी एकदा जाऊन बघेन घे. ट्राय करेन. चाले ठेऊ काय?